हॅलो हॅलो
हॅलो
हा ताई आवाज येतोय का
हा
याा जाला
हो
हा काय करतेय आता
हेच बसली
बसली जेवण झालं ग
झालं तुझ
हम् झालं काय बनवलं
हा च हा आवाज येतोय ना.
हा!
हा! काय चालूय म काय, काम चालूय?
हे चां काम चालू आहे ते ये यादी बनव होती, पण सगळे लोक नाही, नाही, सांगत होते आता चाली घरी
घरी म्हण किती यादी तयार झाली, म्हणजे किती महिला भेटले तुया
चारस
चार भेटल्या. माला माझे नऊ भेटले पण एक बाक
नाही सांगते ते सगडे अर्धा एकर पण नाही सांगते एवढे जास्त, काय करू असं सांगते
जागा च कमी असता ना गं आपल्याकडे
हूं!
कमी जागा आहे ना
कमी जागा आहे त्यामुळे
हूं!
माझे नऊ झाले, एक बाकी, एक त त्यांना पण विचारले पण ते का काल सांग हो सांगून दिलं म नंतर येऊ असं सांगत होते पण आले नाही
हूं!
आता त्यांच्या घरी जाऊ, मंग त्यांना विचारयावं लागेल नंतर सांगते मी सर फोन लावलं होत, काल परवा लावलं होत का सर
हूं! मला पण लावलेलं होतं, हो काल लावलेला होता वि चारत होते ते. पण आता मी फिरलं दोन, दोन, तीन, जणांना विचारलं पण नाही एवढं जास्त नाही सांगते ते.
हूं ते अरेकलवाले आंब्याचे रोप दिले होते न त्याच्यामध्ये लावून द्यायचे असं पण सांगायचे ना त्यांना, म्हणजे मोकडं जागा आहे ना
हूं!
बाकीचे माझे दोन तीन तस सांगत होते आंब्यामध्ये लावून देणार ताई, असं सांग म हो लावून द्यायच मग असं सांगितलं आंबा म्हणजे आंबाची रोप लहान आहे ना अजून मोठं नाही झालंय ना त्यांच्या मध्ये लावून देणार असं सांगत होते, म लाऊन घ्यायचे असं सांगितलं त्यांना.
हूं! अच्छा तर नाही सांगते, तुझे किती कॉल झाले
माझे काय, काय, माहीद मोजले नाही ग आज
तिथं दाखव दाखवते ना तिथं
हो दाखवते म्हणजे किती कोल झाले हूं.
माझे तर दोन, तीन डिजेट झाले म्हणून नाही तर नऊ, दहा आहे, दहा स्कूल
दा दहा कॉल आहे का?
हम्म.
हम् म्हणजे आपण कोल लावलं ते मोजायचे का?
हा तिकडून याय येले आले ना ते नाही.
अ ते न्हाय.
नाई
हम.
मला किती झाले असेल काय माहित आता? तीस कॉल होऊन जातात पूर्ण होऊन जातात बंद होऊन जातं ना बनकर पापडी मागाली ए चा हा
हम्म तीस कॉल झाल्यावर ते दादाचे पण चालू आहे का?
चालू हाय का? चालू आये पण ते अजून नाय, कोणासोबत बोलण नाही झालं ना त्यांच्या
हम्म बोलायला लावायचं ना.
पण दोनदा फोन लावला हो त्या ना
हम्म.
कामाला गेलेले वेल्डिंग मशीन वर
हम्म.
जाताने घरी ने ना ते
काय चालू हाय मग? डेमो रेसिपी काय सांगत होती मॅडम का?
नाही सांगितलं मी सरांनाच नाही. मी सोनाली मॅडम ना आणि ही मालेमा सरांना सांगितल. हॅलो. ते सांगत ते सांगत होते. हले मसर
अ सर सांगत होते का मॅडम मला म्हणजे परवा रात्री काल लावलं होत.
हम्म.
तेव्हा सांगित होती, आपल्या म्हणजे तुमच्या गावाला पण डेमोरेसिपी करून घेल नाही असं. हा. म्हणून तर म्हणजे महिला जास्त पाहिजेल असं सांगत होती मॅडम महिला की शर्मली ह. हम्म म्हणजे सात म्हणजे रात्री कॉल केलं होत म्हणजे परवा मॅडम वाली हो हो या कोलवर लावलं म्हणजे, साधा कोल लावलं होता नंतर या कोलवर लावला मॅडमनी
पण कमिच बोलणं झालं त्याच्या होती रेंज चाली जातिया ना ग हा हा. चालेल काय चालू आहे मग आता आता गावात फिरून गेली तू
आतास आली गरामध्ये दिसली, मग तुलाच
हा मी काल पण तुला फोण लावला होता. होता ग पण अ म्हणजे किती? तेव्हा काय करत होते ते
ते ग नाही केल नाही केलं मल वरती होते ते साप काय चालू होतं ना काल
हा घराचे का
हम्म
हम्म सुमित्राला फोन लावला होत का
नाही ती तर कधीचे कोलच नाही केलं मला मी
मी काल साधा कोल लावला तिला तर ती सांगत होती मी आज काही नाही काम करणार आहे ताई तू केव्हा पण ह मला फोन असं सांगितलं मग तिला कॉल केला ते उचल नाही राहू दे कामामध्ये असेल म्हणून त्या तिला नाही लावलं मग हम् हम् बारती ताई पण लाव म तुला लावणार असं सांगत
लाव लावलं ना तील तिला पण लावला पण नाही होत ना कोलच नाही मी लावलं होत तिला पण काॅलच नाही लगत
हा धविंतीिताई आणि ही दोन तीन पूर्ण झालेले आहे ना
हम्म सुनीताचे
हम
हो कारण
अ
हॅलो
हे दुकानामध्ये काय करताय ग
या मामी मी करते या
नाही दुकाणामध्ये दुसरे घुसून गेले म्हणून त्यांना बोलवते
ह हम्म
दस ते म ते दोघ
हम्म आवाज अटकून अटकून
ह टेशन नाही ना भरु भरु ईथे रेंज बाहान सुरू करतेय ना ग आमच्या
ती त ती तुमच्या सोबतच नाही ती तुमच्या सोबत आली होती ति ती दिीपाली तिचं लग्न झालं का
काय पळून गेली ना गती पळून गेली ना ज हम् ल न जल होत ना त्याच्या सोबतच ना
हम मी काल तिला कॉल केला होता पण म बोलतच नाही होती पाच मिनिट झाला पण बोल काहीच
बोला
नाही मी कॉल केल होत तिला मग ती उचलून घेतलं मग हल पण नाही काहीच नाही बोललीच नाही तर मी पाच मिनिट वेट केलं मग कट करून घल
असं
हो ते-
बोलली नाही का ती पडून गेली ग दोन तीन दिवस म्हणजे शाळेत जाणार अस सांगत होती नंतर लगेच फोडून गेली मग शेतामध्ये जात नाही तेव्हा बघितलं काय कर तू लो ह पीएल डर नाही ग दुसरीच होती बीएल लीडर आहे एक पीएल डर माझी पडून गेली नाही पण पहिल्यांदाच
तू येल्ली तर पडून जातात मग बाकीच्या मुलींना काय शिकवणार ते
हम्म म्हणून तीथटच बघितलं ना तिच. तिची सासू. सोबत फोटो काढून स्टेटस लावलेला होता ना तिने. मग ते बघितलं होत. म्हणून तिला कॉल केला तर. कॉल उचलूनून हम्
हा शेतामध्ये असेल ती. शेतामध्ये असेल म्हणून ती बोलली नाही.
सहावाजला काल. सहा सहा सात वाजले होते.
तेव्हा. हम्म
म्हणून ती बोलली नाही असेल ग ती म्हणजे घरात स्वपाक पण चालू असेल ना म्हणून ती
हम्म
इथे जवळ जवळच आहे ना घर त्यांचे
हम्म हम ते दोन ती दोन दोन तीन. दोन तीन दिवस ते स्टेट, तस लावलेलं होत मग साडी घालो मग बघ मग न केलं असेल असं विचारून.
त्यांची सासऱ्या ची इच्छा होती ग आता नाही लग्न करायचे म्हणजे. ते त्या तिला शिकव असं वाटत होत आता ती लग्न करून घेतलं मग. काय माहित आता शिकणार का नाही ती.
हम्म्
त्याचा मुलगा त्या चा मुलगाला नाही शिकवणार पण सुनला शिकवणार असं. वाटत होत त्यांना. ती पण चाली गेली लग्न करून नंतर शिकायला नाही भेट. नाना मण ते आ न करणार. सांगत त्यांचे. ती स्फोड काय करईन.
हम्म्
पाऊस मस्त पडला ना तुमच्याकडे. नाग ताई. हा तेच पण त्या जायचे. पण मस्त पडला होता ना आमच्याकडे. का हम्.
ते कपा कापूस पण लावलेला आहे पण पाऊसच नाही आहे आता.
आम्ही पण आज जाणार होते पण आज राहू दे असं सांगत होते तुम दादा मग वेल्डिंग मरायला गेले पाईप.
आता ते केव्हा येणार काय माहित ते. उद्या पोलिओ आहे ना.
कुठ?
हा गावमध्येच.
तुमच्या गावामध्ये.
नाही माहिती सर्व.